चेक केलीस काय किती झाल्यात.
अ
काय काय
चौथा पण त्यानी त्याच्यामध्ये कस दिलंय ये एकाच व्यक्तीला कॉल करू शकतो म्हणून.
हा एका व्यक्तीला पाच वेळा करू शकतोय,
असं आहे का त्याच्यामध्ये मेन्शन?
हो आहे की, ती होय त्या बाईला मी सांगालिय काय, होणार नाहीम्हटलं, दहा मिनटं बोलायचं ती पण दुसऱ्या कामात, मी पण इथल्या कामात मी तिला, सांगत तेवढंच एक दोन मिनटं, काय तर बोलायच करायचं. आणि मग एक तास कम्प्लीट होतोयच, ग त्यात दिसतय हिरवा ग्रीनलाईन पुढं गेलेलीच असत्या की नंतर, ते अह दिदी असं नसतंय, ते पूर्ण काय असं थोडे पैसे देणार होत आपल्याला, पूर्ण जे, मी म्हटलं ते एक कस चेक करतील काय ऐकणार हायत त्यात, ला आपलं
हो फक्त एवढंच की ते ऍक्टिव्ह आहे ऍप तेवढं, त्याला दिसत ते हम्म,
म अस म्हणजे, म्हंटली बघा नाही, तर आपलं पैसे यायचे नाही जणू काय आपलंच पैसे, पीकणार असल्यासारखं,
बघ घे काम जसं केलंय, मोठं काम करालेय ह ह ह हम्म,
सेजल ला चालू सरीला चालू करून दे सरीला,
तर देतो कि बाई तिला आणि ते करून म्हणजे घरातंच येऊन बसू दे तिच्या मोबाईलला आधीच, काय झालं की घरात येऊन बसत्या, आलेली की मगाशी दुकानात मामा आणि ती.
तीझा मामा काय? हम्म हा हा हा कशाला असच.
ते वास्तूक शांती घातल्या नव्हे त्या घराची, नवीन घर बांधले तिकडे हा. परवा शुक्रवारी घातल्या गं.
हा हा,
मग तिच्या आत्तीला साडी घ्यायची होती.
हम्म हम्म हम्म.
साडी घ्यायला आलेले ती आणि तिचं पप्पा. मग मामी नाही जरा झाल्या बाई तब्बेतीनं नाही, मधी लईच बारीक झालती माहितीे, का आता अनिव्हर्सरी झाली असेल तायं,
हो परवाच्या दिवशी मला ते, फोटो आपण नाही काय सेल्फी काढलेले. तीच्या लग्नाच्या टायमिंगला ते फोटो मेमोरीजला येत. ना ते आलेलं तुझा माझा अनुचा.
आलेलं काय, पहिले झाले असते कणी,
हो अनिव्हर्सरी,
त्याच दिवशी मी तिला फोन केलेला. नाही तीच्या मम्मी साठी केलेला गं,
होय मामींना पण लागलंय, त्याच्यामुळे ती कामाला पण जात नाही गं बंद केल्या.
मला म्हणत होते, नाही सोडूनच कोण मला म्हणत होतं तीच बोलत होती कस, ती चा बोलत होती सोडूनच देणार आहे लांब आहे.
बाई तुझा पेमेंट कमी हाय आणि हे त्याव, जसं मी किती असं लो च्या हेन हाय असं ती मला घरात आमच्या घरात येऊन सांगत होती.
हा हा हा
मला आसा पेमेंट हाय तसा पेमेंट आहे, बरोबरच पाच वाजलं की मी लॉग आउट करतोय आणि कोण आलं की त्यांनाला बघ अहं, उद्या या आसं म्हणुन डायरेक्ट सांग होय आसं हाय बाई आमचं
बोलली का सेजल बोलत होती सोडणार आहे काम ते,
हम्म सोडल्या ती मला म्हणत होती की अ कुठं व्हॅकन्सी आहे काय बगा लांब होते लांब म्हणजे पूर्ण तिळवणीला आपण रुकडीतन मधंन रोड गेलाय माहितीये काय इचल करंजीला
हा तेवढं काय माहित नाही पण मला पण सेजलच सांग ली
तिकडं आहे ते, मामा दररोज सोडायला आणि न्यायला येत होतीत आणायला तिला.
होय
हम्म मग कसं परवडायचं ते. गाडीवरनं
त्यांना येते का गाडी?
हा मला दाद्याची ओला घेतल्या ती ओला येत्या मला म म्हटलं मग घेऊन जायचं ग दादाला मागं बसवायचं आणि घेऊन जायचं म्हणजे शिकण्यासारखं पण होतंय तर नाही ग मी खरं दाद्या देत नाही गाडी माझ्या
हा हम् हम् हम
ते अ स्वप्निल दा गत तेव
हा
घेऊन एकदा डायरेक्ट तायाच्याच अंगावर आले नव्हती, डायरेक्ट सरळं इथं आपलं पुढं अजून काही नव्हतं शेड होतं म त्या काय दोन
हा हा हा माहिती आहे
माझं पण घर अजून बांधायचं तर तेव्हा
हम्म हम्म हम् हम्म
डारेक्ट स्पीड वाढवली पाय धून अंगावर घातय रिकाम
कोण देणार झेपायला तर पाहिजे तिला
होय तशी गाडीला येते ईला आणि मग काय सांगते ज बघ
चालवल गाडी
त बकीितर
म तू बघणार होतीस ना इचलकरंजी मध्ये
होय बघणार होतो ग म आता पावसाळा आहे मम्मी म्हटले राहू दे पावसाळ्यात पणलेेत जाऊन अर्धा लाग इथे कस भरल्या इथंच आहे साईडला
होय सा त्यानं पण चेंज केलं काय
नाहीथ हात का नाहीतच आहे की बल्ल्या पण
ना शिरोलीला जाऊ
हा तेच की शिरोलीच आणि हातकणाच दुकान क ब्रांच आहेत ग मगथ टार्गेट नाही झाले की तिला तिकडे पाठवत मग काहीथं टार्गेट होतंयच ते अस टायमिंग सेमच आहे का एक अर्धा पाऊन तसा तर फरक पड पडतेय फक्त आणि शेजचं पण काय जास् टायमात सुटते मग काही रिक्षाला जायला येत इच ग
हा हा हा
हम्म आसा आहे
हम्
थांब दोन मिनिटं बिल करतो
हम्म
रिकाम